हॅलो हा मॅडम.
हॅलो आवाज येतोय का धनवंती मला येतोय तुला य तोय
हो हो येतोय.
बरं आज काय काय केलं?
आज का किशोरी वहीन मुलींचा बैठक घेतली होती.
हम्म
अजून, हा बोल ना, अजून काय केलं.
मंदण्याला जायचं होतं मॅडम बँकामध्ये काम होत म्हणून पण कॅन्सल झाल उद्या जाणारे हे आ
थोडं नेटवक मध्ये ये आवाज कट होतोय तुझा.
आवाज कट होतेय का?
हो
बोला,
हा आता अला
हो हो येतोय.
हो, मग कॅन्सल झालं म्हणून का गेलीज नाही.
हम्म, मला हे सांग, काल तुम्ही जी गरोदर माताची स्तंदामाताची बैठक घेतली होती.
हो,
तर ती तू आणि कमली दोघांनी मिळून घेतली होती.
हो मॅडम इथलं एकत्रच घेतली मग तिकडचे चार नंबरला ती वेगळी गिल.
अच्छा बरं आणि तुम्ही जे कडवेल ऍप मदे आपल्याला माहिती भरायची होती ती पूर्ण भरली का?
कोणती अही जन्म इतिहासचा डाटा का मॅडम.
हो, जन्म इतिहासाचा त्याचसोबत त्यांचा व्यवसायाचा त्यांच्या घरामध्ये कित ति सदस्य आहेत त्याचा.
हो मॅडम भरलेली आहे, पण अर्ध यांच एनसीपी कार्ड भेटत नाही ना त्या त्याच्यामुळे पाच सहा पोरांच इथलं बाकी आहे, आणि बरडीपाडाच पाच सहा मुलांच बाकी आहे.
आपल्याकडे लसीकरणचा डाटा जो आहे, तो माहिती भरायचा राहिलेला आहे आपल्या अ शीटमध्ये. तर ते शीट साठी भरायच चा जो डाटा आहे, तो आपण एका दिवशी भरणार आहोत. तर त्यासाठी तुम चा सुरुवातीपसून आता आ आतापर्यंतच जेवढंही मुलांचे लसीकरण झालेले आहे. हो पेंटाबन पेंटा टू पेंटा थ्री हअ त्यानंतर त्यां च बीसीजी आहे तर एच पी बी आहे, हे सगळ्यांचे ना माहिती घेऊन ठेवा तुमच्या. कडे त्याच्यामध्ये त्यांच्या तारखा घ्याय च्या आहेत आपल्याला ती माहिती सगळी अ माझ्याकडे म्हणजे तुम्ही शहाद्याला किंवा मंदनाला एका दिवशी यायचं. दोघांनी मिळून एक किती दिवस यायचं. आणि ती पूर्ण माहिती मला सांगायची, भरून घेऊ.
हो हो चालेल मॅडम.
आणि मला हे सांगा अ आपलीला अंगणवाडी सगळ्या चालू आहेत.
हो चालू आहे मॅडम एक तारखेपासून.
आहार चालू केलाय, त्यांनी
हो आहार बी चालू आहे, पण आता सध्या त्यांचा हेट एचर वाटप चालू आहे ना.
हम्म.
तर चालू दे एक तारखेपसून.
आपला जो मे महिन्याचा डाटा होता. वजन उंचीचा नवीन गरोदर मातांचा तो भरला का.
हो बरला मॅडम.
पुडवेला आत मध्ये.
हो भरला पण तुम्हाला टाकायला विसरून गेली.
मला का नाही टाकल, आता वजन उंची मला टाकायच आहे. धनवंत तिने आपलं धनवंती नाही. कमलीने टाकलेल आहे. रीमाचा पण झालेला आहे. हे फक्त तुझा
माझा ना मी टाकलाच नाही, मॅडम विसरून गेली. ब
का नाही टाकला.
टाकून दिल.
बरं ठीक ए.
आणि उद्या ना मॅडम उद्या बरडीपाडाला लसीकरण सांगून देते. आणि मॅसेज मग नाही करणार मग.
हा मॅसेज नको करू तु मला पण आपल्याकडे तुला माहिती आहे, ना सर्वे चालू आहे ऑडिटचा तर आम्ही रोज तिकडे जातो. तो आहे तर तथे बहुतेक वेळ होऊ शकतो अ जमलं तर मी नक्कीच येईल तिकडे बर्डीपाळ्याला मी तुला तसं म्हणजे कळवेल. नाही तर मग डायरेक्ट येऊन जाईल मी तिथे.
हो चालेल.
हम्म आणि अजून म्हणजे दुसर अजून तिकडे काही आणायचं आहे का ते अंगणवाडी मध्ये आपल्याला सॅम मॅम मुलांची जी याद्या होत्या ते लावायचे होते पोस्टर ते लावले का तुम्ही.
हो लावलेले आहे मॅडम पण खाली पडून गेले, ते काय अजून.
त त्याला चिकटपट्टी लागेल. चिपकवलंच नाही.
अजून वजन उंची भी या महिन्याची लिहायचं बाकी आहे.
बरं दुसरं काही साहित्य आहे. का जे आणायचं आहे.
नाही.
अजून काय मग.
अजून काय नाही, इथ पोटावर फोड निघलेले मॅडम बारीक बारीक
हम्म
मग काय डॉक्टर आले होते ते दोन इलेक्शण घेतले आणि ट्यूब आणि गोळ्या दिल्या
तुझ्या पोटावर झालेल्या आहे
हो मॅडम ते बारीक बारीक तो डॉक्टर म्हणत होता कोणता तरी नागिन काय काहीतरी म्हणत होत
अच्छा नागिन नागिनच झालेलं आहे, मला पण झालेलं होतं. एवढं काही टेन्शन घ्यायचं काम नाही थोडस जेवण वगैरे म्हणजे जेवण नाही पाण्याचं प्रमाण चांगलं ठेव आणि अंघोळ व्यवस्थित कराय ची. कपडे पण व्यवस्थित पाण्यामध्ये धुवायचे घामामुळे होत असत.
ग हे गर्मीमुळे म्हणत होत
हो हो घाम आपला लागतो ना कप ड्यांना तर त्याच्यामुळे होत असत त्यासाठी मग काळजी घ्यायची पाण्याच प्रमाण जास्त ठेवायच आपल्या शरीरामध्ये. आणि दोन ते तीन वेळ अंघोळ करायची तू
हो का
वेळ आंघोळ करायचं सकाळी, दुपारी रात्री झोपण्याच्या अगोदर करायची आणि प्रयत्न कर की तुला लहान मुलगी आहे! ना ती तुझ्या अंगावर पी तर तिला थोडस जवळ नको करत जाउ त्या सोबत नाहीतर काहीतरी कपडा वगैरे चालु करून जवळ करत जा.
हो
मग गोळ्या घेतल्या का तू?
अ गोड्या घेतल्या औषध लावलेलं हे आणि दोन इलेक्षण घेतल्या.
असं जास्त पसरलेलं नाही ना थोडस असं गोल झालेलं आहे ना. खाली खाली येतय?
हो.
बापरे! ते खूप कठीण असत. स बरका खाली जर पसरलं तर.
मॅडम काल काल झोपली होती पण पररवाच्या दिवशी तर रात्रबर जोपलीच नाही. मण वरतून एक खाज होत ना नाही मधून मधून ठनकत. तर
नाही मला पण माहिती कारण की मला पण झालेलं होतं, असंच उन्हाळ्याच्या दिवसामध्ये झालं होतं. आपण म्हणजे मी चा नेहमी बाहेर राहायचे ना फील्डमध्ये. मग तिे कंटिन्यू जास्त घाम यायचा ते कपडे तसेच रारायचे सं्या काळी गेल्यावरच बदलायचे. तर असं व्हायचं मग ते घामामुळे ना ते मला नागीनि होऊन गेली होती मग मला पण पूर्ण पसरलं होतं पण वरती म्हणजे खाली नाही गेल होतं. वरती अंगाला जस पसरून गेल होत छात्या आहे ना आपल्या छातीच्या भागाच्या खाली असे पसरले होती मग. पण मग गोळ्या वेळेवर घेतल्या, स्वच्छता ठेवली व्यवस्थित. आणि घाम मग येत तो तर आपल्याला थोडं अंघोळीवर लक्ष द्यावं लागतं. ते केलं ना मग गेली होती म्हणजे तरी पण तीन तीन चार महिने लागले होते मला.
हो. काम ह
चार महिने लागले होते.
माझ तथं बेंबी आहे, ना आपली तिच्या खाली येऊन गेलोय मॅडम.
बाप! आता त्याच्या खाली नको जाऊ देऊ फक्त.
हो.
त्याच्यामुळे थोडस काळजी घे त्याची.
हो.
आणि सिव्हिलमध्ये गेली होती म्हणजे आपल्या सरकारी दवाखान्यात गेली होती का??
काल काल मॅडम सरकारी मध्ये दाखवलं तो नेलेश डॉक्टर होता ना त्यांनी एक इलेक्शन घ्यायला सांगितलं, मग एक इलेक्शन दिलं आणि ट्यूब्या आणि गोड्या बाहेरून आणायला सांगितलंय होत. मग इथं मेडिकल वर गेले होते. ते पण मेडिकल बंद होत मग आज बाहेरचे डॉक्टर येेता ना मलकातराहू त्यांच्याकडे दाखवलं मंग मग काय नाही फरक पडून जाला असं म्हणत होता तो डॉक्टर पण काय माहितीय आता.
आणि जेवणामध्ये पण ते उग्रं वगैरे जे असतं ना बेसन किंवा वांगे ते असं खाऊ नको. काही दिवस नको खाऊ हो.
उडदाची दाळ अस का मॅडम, हम्म.
ते बरं होत नाही ना तोपर्यंत.
ते जास्त हे वावडं होऊन जातं. म्हनू ते नाही खात दोन दिवस बनवल. होती पण आता नाही बनवणार.
हम्म, म्हणजे बनवली तरी तू घरच्यांसाठी बनव. पण तू नको जेवू ते.
काल एकत उडदाचे पापड बी खाल्ले गेले मॅडम माज्या कडून.
आज खाल्ले का? की काल, काल खाल्ले गेले हा. खूप छान.
अजून आपलं काही काम राहिलेले आहेत का? जे मला आठवत नाही तुमच्याकडे पण होणार आहे का व्हिजिट?
नाही तस नाही, म्हणत होते सर आले होते आज मलामा सर
हो.
म्हटलं त्यांना विचारलं कुठ कुठं विजिटे सर त आणि
जुन्या गावांना
जुन्या गावांना चालूये. कुठं म्हणत होते मुलगाव का? मानमोडे का कुठ तर हा मलगावलाच काल बी न आज बी हो तसच म्हणत होते सर.
चानसेलीला पण होणार आहे, तुमच्या गावाचं नाव पण आहे त्याच्यामध्ये.
आमच्या गावाचं पण नाव आहे.
हो हो नवीन सगळ्या गावांचे नाव आहे तिथून जास्त नाही पण कमी फॉर्म भरणार आहेत. जे जुने गाव आहेत. आप त्याच्यातन कणी अ सत्तर पंच्याहत्तर असे फॉर्म भरले जात आहेत. नवीन गावातन वीस पंचवीस असे फॉर्म भरणार आहेत.
हो का?
विचारतात आपल्या महिलांना सांगता येत नाही तर तू त्यांना सांगून ठेव.
हो मॅडम काल मीटिंग घेतली होती मिीटिंगमध्ये मी त्यांना
त्याचा काय उपयोग झाला उपयोग काय झाला ते महत्वाच आहे. म्हणजे दिलं व आम्हाला हे खूप छान आहे. पण दिल्यानंतर त्यांचं वि जो भाजीपाला आणायचा खर्च आहे. तो वाचला पहिले कमी भाजी ्ला खायचे तर आता जास्त प्रमाणात खायला लागले बरोबर ना तर हे त्यांना सांग प्यायला पाहिजे आधी तब्येत सारखी बिघडायची आता नाही बिघडत जास्त प्रमाणात हे त्यांना सांगता यायला पाहिजे परत मग भाजीपाला लागवडीमुळे एक तर त्यांच उत्पन्न पण वाढलं हे सांगता यायला पाहिजे असं त्यांना सांगता यायला पाहिजे, तर तुम्ही हे असं अगोदर सांगून ठेवायचं. तुमच्याकडे जर व्हिजिट आली. तर मग अ त्रास नको व्हायला, आता काही ठिकाणी असं झालं त्यांना वस्तू साहित ते देऊन सुद्धा ते तोंडावर नाही म्हणून पडले. आम्हाला दिलच नाही. म्हणून जेव्हा पण आपण जाणार त्या लोकांकडे घेऊन जाणार ना त्यांना तर तेव्हा अशा लोकांकडे घेऊन जातात. त्यांना खरंच सांगता येईल.
हो मॅडम हो मॅडम काल बी तस त्यांना मि. मटिंग मध्ये सांगितलं होत मॅडम
हा.
काय काय बेबी किट हे सगळं दिल कोणी दिल, हे आमच्या संस्थाच नाव तरी तुम्हाला सांगता यायला पाहिजे असं त्यांना सांगितलं होतं. त्यांचा आपल्या संस्थेच नाव हो.
हो त्यांना ते पण सांगता यायला पाहिजे.
हो, ते तरी सांगता यायला पाहिजे म्हणून ते सगळ्या बायांना सांगितलं होत त्यांना हो म्हणत होते
उद्या तुझ्या पूर्ण गरोदर माता किती आहेत बर्डे पड्याचे त्यांचं लिहून ठेवशील. एका साईड ला, एका कागदावर आणि परत लसीकरणाची किती आहे